हॅलो सांगा.
का करताय तुम्ही.
काय नाही करणं.
हम् हम्.
आमच्या पोरासंग बोलता.
ह. ते पोरा हाय घरी.
हो हाय.
हम् हम् हम् काय कर
पोरबाळ हाय अजून नाही जवा कालेजला.
होगे
हम्म, त्याचाजणू काय अजून ते. फ्लॅट बुकिंग नाही हवा
हम. हम.
एमपीसी चहाचं झालं बयपीसी चहाचं नाही हव तर
अच्छायपीसी वाच ला ना फर्स्ट इयर.
हा सेकंड इयर राऊन गेली.
होय, मला तर इटर बाय पीस वाचला. वाशम गटलाख ये मत हम हमम हम्. हम..
ए आल गादा झाडतो मात दे का हाऊ त्यातण काही टाकते की आता
हम.. हम..
नाही जावा कुठेच नाही. मध्ये कुठे नाही आहे ना. आधीला हैदराबाद ला हीना झाला पर एकदा करीमनगरला गेलो हॉस्टेल देखालाय कुठे नाही जाऊ आता मूवी नाही ते काय ह्या जाता
हम्म.. हम्म.. असं कोणतं तीर्थस्थान
हम्म
आणि आता कोणत्या देवापाशी गेल्या की म्हणून
ते मध्ये गेलो तिरुपतीला
हा तेच
गेला तुम्ही कवा आता
नाही गेलो मी कवी
नाही जावा
हुं हुं नाही जावा
तुम्ही कोठे कोठे गेला मग
ते आता कुटी म्हणलं तर ह तरर तर कुठे नाही गेलो. नाही गेल तर आमच्या नानाच्या घरी गेलो. अक्षूच्या घरी
महारास्ट्रा मंदे ते आमच्या घरीच गेलो
हम्
हम्ज मला तर आतास आता मार्केट गिरकेट मार्केटला नाही जावा मग काय होय? मगय मध्ये
मार्केटला जेण्याचं बार वीस दिवस झाला
हम् ह तुमला घरी हो हो हो
हम्म मी तीन, चार दिवस होताय आता दावाखानाला जात हाय एकटी
राकेश आता कशा आहे मग सासुला तुमच्या?
आता बेस आहे आता मग डायलिसिसला जावं लागते सकाळी ये म्हणले. हम्म ते आता दोन किडनी खराब झाले आमच्या सासूची. ते डायलिसिस करणार तर दोन्ही खराब जाऊन हाय की
तर ते आता ऑपरेशन करले का वेगळी घालस काय की
हा तर वेगळे घालावन म्हणलं तर मॅचिंग भेटावान की आता तिना वायस होऊनय आता भेट ते कवा ते लावते कवा
हा.
भेटाव लागत की आता काढतो म्हणलं तरी ते आता तिला हो ना अज सक्सेस नाही होल तर हे जातयं हे जातयं
हो बसते करेक्टस.
हम्म ते सध्या आता लास्ट ऑप्शन डायलीसिस दिले
हा.
ते डायलिसिसच करताय आम्ही
हम्म.
आता कसं आहे मग?
आता बाहर बसलय हालतय चालताय. म्हणले आता हात घीत दुखत आहे म्हणत होती.
हम्म हम्म.
हम्म आता उद्या टाइम हाला की करायचं तेसाठी ग करला त अजून पैसे लाग ते गे.
हा
हम्म. हो तेच आता पुरा ऑनलाइन करणार, हे करणार ते करना.
हा.
ते दोन दिवस लागलं तेलेस ऑनलाईन करा आता आज पुरा कंप्लीट झाला, अप्रुव्हल आला तर आता फोन करला ते आता सकाळी ये बा करतो म्हणून. हम्म नाही तर तिच्या हा महिना होता आहे ते चंद्रपूर मे जाना येना.
खर्च तर खर्च झाला अजो क ते पेशंटला भया पतो ना आता ट्रेन वर जाणा हा आहेय ना.
हा.
हम्म.
आता ट्रेनला जाणे की मग?
नाही आता इथे आमच गव्हर्मेंट हॉस्पिटल हाय तिथेच आता करत तिथंच अप्रुवल घेतल म आता ऑनलाईन करून. तर दोन तीन दिवस लागला ऑनलाइन करून तर तिथंच अप्रुव्हल भेटला ना. हा आता ते तेच जाणसं आता जेवढच आहे आता आठवडा जाणा येना. ह... आता जेवरासा.
हूं...
आता तर पैश तर कमी झाला आता जाणं- येणं हाय तीस मंत आता आता जटा कोत कवा आहे मला, तर तवा आहे ना फावन आहे ना.
ओके
हूं....
बेसग दाकवा मारे गं.
आता तेच आता कि मग किती दिवस वाचन राहते, कि ते करण्यास लागते आता कसंय आता
पैशातून कारवा त कसंही कवा पण ते करवानाच लागत आता.
आता ते कराव नाच कंपल्सरी कि म काय करतात.
हो हो नाही ते कामाला मी आमच्या आता किडनीच्या का काम का करते, कि ते एक मिशन राहयते. पुरा राखत काढते राखतून आता मला तर किडनी पाशी आता नाही जा की, आता कायतरी खालाता पाणी- गिणी सगळं किडनी जवळ नाही जा थेस पूरा मशीन तुून काढते पा पाणी काकी बाहेर काढते. ते नाही ते रखत काढून आजूक थेस दुसरां पाईप तोलू थेस राखत आमच्या बॉडीवर पास करते पुरात किडनीच्या काम मिशीन वरच करव नाव ते हे करणार आता हे करलं तर तीन दिवस भेस राहते आजच करणार तेसस अजुन तीन दिवस बेस राहते, अजून करणार तस आता.
ह हा म्हणला तीन दिवसाला हिसब कररास को...
हा तीन दिवस ला एक डाव करणार.
आता काय कंपलसरी मरले, वाचून राहिले. क्लेरस करणास मग वाचून राहले तर रोज आता करणारसं
आता करणारस वो आता. आता किती दिवस, किती दिवस वाचून राहते तर करनास आता करला तर वाच ते नाही -नाही करलं तर, नाही वाचत तसं.
हा हा
हूं... आता ते करलं तर वाचतं नाही तर, नाही वाचत त्यासाठी करणारस आता आमच्या क पोडाला आम्ही त्या आता महार्त नाही म्हणे की, ते कसं आहे राहू पुढे राहते म्हणून करना तर सहा महि सहा महिना होताय डायलिसिस करुन.
हा हा.
हुं... आता एक बेस झाला, आता गवर्नमेंट मध्ये भेटला. आता कम्मी खर्चा नाही झाला तीन लाख वर खर्च झाला आता वरी. वारमले वारमलेत. तर ता पैसे घाल ना मला तर जाणं आहे ना कम्मी आहेे
हो ते कष्टम होतय ना.
हुं.. आता देना पैसा तर वेस्ट असो पर द्यावस लागते तेसाठी आता दिलं मग आता कस की आता भेटला. अंत प पुरा देवास मांगते आहे अ का जाणं आहे ना आता टाइम भरा व जेऊन आण आता. आता कवा बोलवला तवा जाणं आहे ना.
टाईम बरा नेलाता, आता किती दिवस राहू?
मलेका तर त्या ई एम आलं तवर जात जा ना.
हा येता फोन करून ये म्हणते, मला तं जाणं चार घंटे का ते करत्या ते कामं, चार घंटे काम चार घंटेला ताज घरी येणं.
चार घंटे लागतं ते काम कराला?
हो हो चार घंटे
ओके.
हम्
म असे एकेक नेता म्हणले आता हे करायला नाही जमे मी म्हणतं असं.
हम्म नाही जमतये आता कोण तरी वं अं दुसरा ऑप्शन राहिला तर कळलं असतं, तुमचा दुसरा ऑप्शन कोणताय नसे म्हणा. तं किडनी एक लावना मला तं तेले खर्चाय कमी नाही रे, परतु मॅच भेटावनं तेला आजुक मॅच होवानं.
हो तेहि कष्टमच
आहे तेसाठी आता लास्ट ऑपशन
भाये आता लाहान गीन राहिला तर बरं ते कसंये आता लहान हाय बायच आता. पुढं भायी हाये मला तर त्याला कसंही ये करूये. हा ते भाईच अरवाय दाटूनच हाये.
अरवई अरवई हात की, अधिक हात की.
अरवई अरवई हाये.
ह हम
अरवाई हाये त्या साठी आता तेच, आता डाक्टर आहे आता पाहूना सांग. ते की का करणार, नाही करणार ते मांदलतून काम नाही होते. का की मला तर ते होउच नही म्हणून मला दोन्ही ते हा मी कवा फिब्रवारी मध्ये दाखवलं होतं. अरवाई डेबबई शातम ख खराब होऊन गेला खता बस.
अ्या
हम्म आता ते थोडा बेस आला. हा त्या मला बहारच पण तर एकच दाव खराबस म्हणून असं. ते का बा नाही सांगली, का बा आधी समजे नाही ते सांगले नाही आम्ही आता पुरा सुस्ताा सुस्ता म्हणून जाऊन दवाखाना आहे दाखवलं तर, किडनी खराब होऊन गेला म्हणुन भार पडला.
दोन्ही एकाच वक्त खराब होले का किं,
दोन्ही एखाद दाव हे खराब होला तरी काढून दुसरा राहय दे. बरं ते दोनही खराब झाला होता ना.
आता ते होल्याले त्याचे पण इफेक्ट हे होली होऊसये.
हम्म.
तशी सईहल सग द ने हालय फस्ट एक बेस राहती गेल्यावर आम्हाला एक काडून एक राहिली असते.
हो आमच्या घरचा पुरा एक अंकलला त्याच्या झाला की, दो ए खराब होला म्हणालो, एक काढलो. एक कुशवले तर मला तर त्याला का का वेट काम नाही करू आता बसून काम करण आता तेसच राहिते अजून, वे काम नाही जमे, खाना पिना आता खऊ खऊ आता बेस आहे. हम्, साऱ्यांना.
हो सर.